हॅलो हां बरं झालं लागला हा ना. तीन बाकी होते नाय तीन नाय चार अ ट्वेंटी होते ना त सेव्हन्टीन झाले.
अच्छा
हम्म बघू आता म
किती बाकी येत अजून
अजून दहा बारा थर्टीत पूर्ण ना काय माहिती उद्यापर्यंत नायत आजपर्यंत होतील का नाय.
बघा आज संध्याकाळपर्यंत ना आज संध्याकाळ रात्रीपर्यंत तुझ्या मम्मीला आणि आणि सोबत करून घे आणि उद्या सकाळ आणि उद्या मला कर म
हा तेच ना माझ्या बहिणीला दोन तीन लावून द्यावे लागतील. संडेज आज तिला सुट्टी असं पण
हो हो.
बाकी बघेल मग कोणाला तरी कॅपॅसिटी पण नय ग बोलायची. हा ना
आणि जर अचानक लेबर पेनं सुरू झालं तर काय करशील तू सगळं मेहनत वाया जाईल ना
हा काय नी म अगं उलट हे कॉलिंग तो होऊन गेलं ना नंतर म ते काय माहिती ते केव्हा भेटतात तिसरं हे जोपर्यंत चेक होतय ना ते असाइन करत ना ते हम्म बघु हा नं होऊन जायल पाहिजेल यार पण लवकर तू जरी प्रार्थना कर ज्या स्वामींजवळ
म होऊन जाईल ना का नाही हो
अ हा ना एवढा सात दिवसात ग एकदम डायरेक्ट पंचवीस ला झाला तरी चालेल मला. पण जास्त नको लेट अजून नॉर्मल होईल त चांगलं य अजून
ते आता त्या वेळेस ड डीप डीपेंड करत ना कशी कंडिशन राहते त म काही नही होऊन जाईल व्यवस्थित.
तेच व्हय दुसरं काय नाय. हम्म बघू
मुलगी झाली तर मला फार आनंद होईल गड्या
हा ना जे झालं ते जाऊ दे पण फक्त व्यवस्थित व्हायला पाहिजेल.
व्यवस्थितच होईल ते काही पण विचार नही आणायचे डोक्यात.
नाही ग मी ते विचारच करत नाही फक्त एवढा विचार करते की अ होईल असं
आं
केेव्हा होईल अस एवढा विचार करते फक्त ग बाकीचा काय विचार नाही करत मी
तर जास्त ठेवाला त्रास राहील अजून
हा ना पण नाही ग पण एक वेळेचा मोकळ
हा यार ते त दहा असां त्रास देते अशी त्रास देते.
पण अग हे मोकळ होऊन जाईल ना उलट
ते त हाय ते त हायेच
ते आता हे हे फक्त मला सांभाळावं लागतंय ना
हा ना बरोबरये
ते नंतर बाहेर कोणी पण सांभाळू शकत.
नाही ग बई असा भ्रम राहतो तो.
हू पाय फक्त खममा-
हहाहा. आगं बाई! ती माझी एक मैत्रिणी इकडे मागे राहते कॉलनीतली-
हम
ते झाले बिचारी सीझर झाली ती-
का ये काग ते उन्नतीच पण जमलं ना.
कोणती उन्नती?
उन्नती ती बुटकी उन्नती नाही ते एक-
हा ती हा जमलं ना तिचं पण दिवाळीनंतर- तर लग्न काढणार आहेत ते-
ना असा बसला का? मग- लगेच उठायचंय मग नीट त बस. स्वामींचा फोटो त्या साईड ला राहतो बेटा देवीचा इकडे राहतो. आता लक्षात राहू दे आता उठ उठू नको करू.
देवपूजा करतोय का?
हा बाई आज आमचे देव ठिकाण्यावर होते.
हहहह
नाही तर एरवी त्यांना दिवा लावायला पण-
हां ना. हम्म दिवाळी नंतर करणार आहे वाटतं तिचं-
घरातल्या घरात नारडपोटा गेला त्यांनी-
हा ना ना ती तिची बहीण नाही का- तो किशू किशू माहिती आहे का तुला?
तिची एकच बहीण माहिती मला ते रिंकी रिंकी नाव आहे तिचं.
की का काय माहित तिथे नाही तिचं पण - झालेलं आहे पाय तिला दोन आता पण एक मुलगा झाला.
काय माहिती नाही बरं मग एवढा का- कॉन्टॅक्ट नहीं बई आमचा त्यांच्यासोबत-
बघे बोलता ना काही चालू काही पण चालू होऊन राहिलेले ब्लूटूथ-
अस स्क्रीन ऑफ स्क्रीन बंद करून देण-
हा ना केले.
अगं ते हाय ते जवळचे रिलेटिव्ह म्हणजे ना माझी सासू आहे ना- माझी सासूची सख्या आत्याची मुलगी आहे तिची आई-
हा पण मग काही नाही एवढं बोलणं चाललं नाही त्यांचं- स्वभाव थोडा विचित्र हम्म. जास्त काय म्हणजे एवढा इंटरेस्ट नाही घेता आम्ही- मला तर काय माहिती नाही बाई जास्त मा़्या सासूला माहिती असेल. आणि एक बहीण मरून गेली ना वाटत तिची.
हे नाही माहिती बई मला.
असं वाटत. काय माहिती. ती सर्व तेच करणारै मुलाकडचे-
हो का?
हम्म मुलगा पण थोडासा- आहे म्हणजे असं म्हणजे हँडीकॅप नाही तो पूर्ण- पण आहे त्याची थोडी हाईट वगैरे छोटी आहे आणि- थोडास शोल खांद्याने थोडा गेलाय.
बरोबर ये ना
हम्म न मग काय कसं पाहिजेल म अजून तिला कशी अपेक्षा ठेवते ती हम् सिविलाय वाटत ती लागलेली छोट्या सिविलला
हो का?
हम्म हँडीकॅपच्याच्यातच ये ती
हो का?
हम्म जाऊ दे जस तसं त्याच्या घरी आपल्याला काय करायचय
तेच ना जमत नई बई आता पोरांचे काय करणारे
तेच पोरी पण भेटत नाही ना मग काय लंगडी पांगडी करावं ना.
तेच ना.
हम्
खाल्लं गेलं गोळ्याच घेते आता.
हा लगेच नको घेत जाऊ थोड्या वेळात घेत जा ना.
थांबली थोड्या वेळ थांबली ना.
हम्म.
तर माझ्या चुलत आत्याच्या मुलाचच काही जमत नाही बाई.
नाही का.
अ हं.
आत्ताचा मुलगा आहे का काय करतो.
चुलत आत्याचा मुलगा नाशिक करकडे ना तो.
इथंच राहतो का.
होय इथेच राहतो ना. तर ते पण आहे ना आधी नावी कॉलनीतच राहायची बाई. माज स्वतःच घर केलं ते अ दक्षिण मुख. हे हनुमान मंदिर नाही का केंद्रीय विद्यालय. तिकडे तिकडे राहतो मी घर पण सगळं चांगलं आहे. नोकरीला आहे व्यवस्थित आहे आणि काही नाही फक्त आई आणि. मुलगा आहे पण दोनच झाले ना.
आणि वडील वगैरे.
वडील वारले भाऊ पण होता भाऊ वारलाय वडील पण वारलेले आहेत.
बहीण पण नाहानी.
नाही बहीण नाही आहे.
म्हणजे दोनच झाले का.
दोनच झाले तरी पण हे होते. आणि ते पण नाव्ही कॉलनीत आहेत. ते मम्मी त्याला हसता हसता काय बोलली होती म्हंटलं का रे नितीन दादा. नाविकॉलनी मध्ये सगळ्यांनी लव्ह मॅरेजच केले तू कस का एकट राहून गेलाय म्हणलं.
अ ना एखादी चांगली पटवले असती ना.
त्याला तसं आवडत नाही.
नाही का.
ह त्याची मम्मी तर त्याला बोलली म त्याचे. त्या मग मी बोलली माझी ह बोलली ना हो म्हणे आता जी असेल ती तुला जशी पटेल तशी आहे पण आन म्हणे तो म्हणे माझं तसं नाहीच आहे त तर आनू कुठून म्हणे मी
नाही ग बरोबर आहे मागं भेटत नाही ना मग शेवटी आई वडील पण मग काय करतील मग पर्यायी राहत ना दुसरा त्यांना
बरोबर आहेन.
हम्म, आता माझा तर बई म्हणजे ते माझ्या आजीच्या बहिणीचा मुलगा. इतकी एज होऊन गेलीय त्याची वाली. अजून भेटत नाही त्याला.
पाहय.
म म्हणजे वय निघून गेलय डायरेक्ट असं समज तू. ब- तीसच्या वरतीच आहे.
आपण अठ्ठावीस, तीस. चा येना.
मंग तेच ना. लवकरच भेटलं नाही बा- पोरी पण करता मग वय एवढी ये न वय तेवढी ये. अस म्हणता म पोरी. जाऊ दे. नशीब आहे आता.
ते तर आहेच.
हम्म. पोरी पण भेटून जाता. पण पोरींच्या आटच एवढ्या राहता ना? विचारू नको तु रायला.
आता आले होते तिथे स्थळ त्यांच्याकडे ती मुलगी ग्वालियरची होती ती मुलगी काय म्हणे? म्हणे मला घर जावई करायचाय. तू तुझ्या आईला सोडून ये म्हणे. अरे राम! आ त्याची आई तिथ एकटी. न तीच तिच्या मुलाच्या भरोश्यावर जगतीये.
अरे देवा! काय खर नाही. असं पण राहत काही.
अशा राहता पोरी नालायक मेल्या.
काय खरं? समजून बी नाही घेत काही काही. एकल खोऱ्या राह -
म. आणि मला त जॉईंट फॅमिली पाहिजे बाई.
चा ना जॉईंट फॅमिली पण पाहिजे. पण चांगली पाहिजेल.
आ ते तर आहेच बाई. जेठानी ना अशी म्हणजे व्यवस्थित पाहिजे. मैत्रिणी सारखी, बहीणी सारखी जीव लावणारी अशी पाहिजे. नाही तर खडूस नको.
हा ना. जेठाणी राहो कि देवरानी राहो चांगलीच पाहिजेल पण अस.
हा ना. तुझ्या जेठानी सारखी जेठानी पाहिजे मला.
नको ग बाई. म नको दुसऱ्याच दिवशी- सिंगल होउन जाशील तु.
अरे देवा!
लई बाई विचित्र काम आहे ग बाई.
हो का?
हो ना.
त्रास देते का ग ती?
त्रास नाही ग. पण असं स्वभाव, मन मोकळ- नाहीये. आता माझं कस मन मोकळं बोलून चालून मोकळी.
हम्म.
तं ते असं म्हणजे कमीपणा वाटतो. असं बोला बोलायला. किंवा असं जीव वगैरे लावायला.
हा ना. आणि लग्नाच्या आधी तू कि- ती इझिली बोलायची बर तिच्याशी.
हम्म. तेच ना. माझा स्वभाव तसाय आधी पासून, माझं तसच राहील पण. तीचा नाही ना तसा.
हा ना.
हम्म. जाउ दे शिलगू दे. तुला कुठे आयुष्य काढायचंय?
हा ना.
विचित्र राहतात ग बाई पण काय काय बाया.
ते ताज.
हम्म मनासारखा स्वभावना भेटतच नि नाहीय हा माहिती ही का तुला.
अजिबात भेटत नाही डायरेक्ट काही काही राहतच कमीपणा डायरेक, हम्. कोणाकडून पण बघ. तू भाऊ, बहीण, आई, वडील कोणणी कराव ना.
हा ना, अकरा मिनिट झाले पाय.
झालंय का? कट होऊन जाईल वाटतं म आता.
चला आवर तू पण कर आराम मग जेवण वगैरे करून घे.
थोडं व्यवस्थित लक्ष ठेव.
हो बाई मी तर झोपते आता थोड्या वेळात करते जेवण.
कर आराम.
चालल ठेवू म.
हो हो.
ठीक आहे बाय बाय.